हॅलो.. हा, नमस्कार मॅडम मी, तुमच्या सोबत बोलू शकते का?
हो.
ह बरं मॅडम आपण आता अ आपला कार्याचा एक, टास्क कम्प्लीट करू, आपण एखाद्या टॉपिक बद्दल बोलू मॅडम, तर, आपण बोलू प्रवासाबद्दल, तर, चालेल का तुम्हाला मग?
हो मॅडम,
बरं, आता, मला, आधी सांगा. मॅडम. तुम्हाला प्रवास करण आवडतं का?
हो, आवडते मॅडम मला प्रवास केलेने मला, एकदम फ्रेश वाटते, मॅडम कुठे फिरायला गेले, की एकदम चांगलं वाटत.
बरोबर, आता मला त्या नाही वाटत, असं कोणी असेल ज्याला, प्रवास करायला आवडत नसेल, हे, ना, हा आता प्रवास म्हणजे काही, कि आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो. काहीतरी आपलं दिव दैनंदिन जीवनात काही काही तरी बदल व्हावा म्हणून, किंवा, काही कामानिमित्त काय होईना, आपण एका ठिकानाहुन ठिकाणी जातो त्याला आपण प्रवास अस म्हणतो, आता कस असत की प्रत्येक रस्ता एक नवीन गोष्ट सांगून जातो, एकी प्रत्येक रस्ते सारखे नसत, किंवा प्रत्येक रस्त्याला सारखाच रस्ता नसतो, जायचा प्रवास प्रत्येकाचा सारखाच नसतो, आता, आपण कुठे जाऊ, तिथे, आपल्याला चांगले अनुभव येतात, किंवा, आपण कुठे बाहेरगावी गेलो तिथे, आपल्याला वाईट अनुभव ण येतात आणि जितकं म्हणजे चांगलं होणं महत्वाचं, तितकं वाईट पण अनुभव मह महवाचे, कारण, ज्याच्यावरून आपण शिकतो मला असं वाटते.
हो.
हे, की नाही प्रत्येक रस्ता जसा एकसारखा नसतो, तसच प्रत्येक गावाची एकसारखी संस्कृती नसते. प्रत्येक गावाची वेगवेगळ्या संस्कृती असते. त्या काही गाव, काही गावामधला प्रवास, किंवा काही शहरामधला प्रवा प्रवास आपल्याला एखाद्या मंदिरा एखाद्या मंदिराची स्पेशालिटी म्हणून अ एखादा प्रवास आपल्याला आवडतो. किंवा एखादं दुःखद कार्य झालं, म्हणून आपल्याला प्रवास करावा लागतो. तो एखाद्या वेळेस तर, जस म्हणजे प्रत्येक प्रवास सारखा नसतो. प्रत्येक, सार प्रत्येक प्रवासात भेटलेली व्यक्ती सारखी नसते. आयुष्याचे एक नवीन धडे देऊन जातात. आपल्याला एखाद्या वेळेस एखादा्या प्रवास, आता लहान मुल जन्माला येते. तो पण एक प्रवासच वाटतो मला, की आई लहान मुलाला नऊ महिने पोटात ठेवते. तो पण एक प्रवासच झाला ना?
हो मॅडम.
बाळ म्हणजे येते. जन्माला येते. मग जन्माला आल्यावरटते, त्याला तो त्याच्या मम्मी पप्पना, ओळखायला लागतो. पण तुमच्या आईला ओळखला लागतो. हा पण एक त्याचा प्रवास, झाला. की इथून इथपर्यंत, वरतीला त्याला प्रवासच म्हण म्हणणार आपण.
हो.
तर आता आपण म्हणतो, की प्रवास, अन म्हणजे, आनंददायक गोष्ट असं वगैरे, तसं, पण, प्रत्येक, इच्छुक असतो का मॅडम.
नाही ना आपला काही प्रवास आपल्याला हा
अनिच्छित पण असतात, आता काही प्रवास असतात जे अनिच्छित असतात, जे आपल्याला करायचे नसतात. तरी पण आपल्याला कराच लागत जस दैननी जीवनात आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडत, पण ती आपल्याला एखाद्या वेळेस करायच लागते आपली मजबुरी होऊन जाते. ह् तसच मगय, एखाद्य वेळेस एखादा काम करायला बाहेरगावी जायचं तर तो प्रवास आपल्याला करायच लागतो. पण त्या प्रवासात पण आप पण जर पॉझिटिव्ह विचार केला, तर तो प्रवास पण चांगला होऊ शकतो असं मला वाटते. हे नी प्रवास कोणता पण असो, पण तू नवीनच असतो. आता लहानपणापासू तुनच बघा ना लहानीपणी आपण शाळेत असायचो, तेव्हा अ शाळेची ट्रिप नी निघायची, सहल निघायची. आपल्याला वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी ते लोक म्हणजे जे शिक्षक लोक असायचे ते ये न्यायचे. त त्याची एक मजा वेगळीच असायची, ते बसमध्ये जायचं कि बस असली तर बस मदे किंवा ट्रॅव्हल्स वगेरे मध्ये जायच, मित्र मैत्रिणीन सोबत एक दोन दिवस आपल्याला ती का टाइम भेटतो समजा, त्यांच्यासोबत राहायच, त्यांच्यासोबत केलेली मज्जा मस ती तो केलेला प्रवास, म्हटलेले तिथच मंग का करतात तिथेच लोक गा ने भेंड्या वगैरे खेळायला लावतात, मंग तो पण एक वेगळा प्रवास आणि तो असा प्रवास असतो ना, वेगळी मज्जा येते, म्हणजे तो एक असा प्रवास असतो ना- मोठ झाल्यावर आपल्याला तो प्रवास आठवून येतो कि आपण अस म्हणतो की मी त्या सहलीला गेले होते. तो प्रवास माझा असा होता. मी ह्या सहलीला गेले होते तेव्हा माझा प्रवास अ असा होता आणि प्रत्येक प्रवासात गेल्यावरती आपण एक नवीन गोष्ट, तो आपल्या मनामध्ये किंवा घेऊन येतो. बरोबर, आता अ वेगवेगळ्या शहरात जाऊन आप आपण वेगवेगळ्या मंदिरांना व्हीजिट करतो त्यांना भेटी देतो. अ तिथून काही गोष्टी आणतो. मग, आपल्याला म्हणजे असं लक्षात येऊन जात. आता आता एखाद्याच ठिकाणी आपण जातो. समजा, देवीच्या ठिकाणी आपण गेलो. मग आपण देवी ची जिथून मूर्ती आणली. मग आपल्याला कळत की यार आपण वी विसरलो जरी असलो तरी त्या मूर्तीकडे बघूण आपल्याला समजायला येत कि, आपण हा आपण हि ज्या त्या त्या प्रवासाला गेलतो. आपण त्या मंदिरात गेलतो. तेव्हा आपण इथे ती मूर्ती तिथून आणली होती. बरोबर ना मॅडम, अस गोष्टी म्हणजे लक्षात राहून जातात. आठून करतेय की आपण तेव्हा हा प्रवास केला हो आणि तो प्रवास केला होता. असा होता. प्रवासामुळे कस मन प्रसन्न राहत आणि ताणतणाव कमी होतो आणि नवीन म्हणजे नवीन भाषा आपण आता समजा. अ दुसऱ्या देशात गेलो. समजा, तर तिथली तो प्रवास काहीतरी वेगळाच असेल की नाही.
वेगळंच,
तिथले लोक वेगळे, तिथला अनुभव वेगळा, तिथली भाषा वेगळी, तिथली संस्कृती वेगळी त्याची प्रत्येक प्रवासाची एक वेगळी कहाणी. आपल्याला विस दिसून येते. आता काही लोक काय करतात. आता सुट्टया वगैरे ला झाल्या समजा. दिवाळीच्या सुट्टया म्हणा, बाकी काही सुट्टया म्हणा लागल्या. किल आपल्या लेकरांना काय करतात ते फिरायला नेतात. कि काहीतरी बदल? दल म्हणून किंवा त्यांचा पण आता दैनंदिन जीवनात त्यांना पण शाळा अभ्यास शाळेत चा अभ्यास करा. ट्युशन चा याच गोष्टी असतात. मग ते काय करतात अ लहान मुलांना प्रवास करायसाठी. मंग जवळपास आता लहान मुलं म्हटलं की, ज आपण कुठे जातो? समजा वॉटर पार्क, हा बागेत जाणार किवा दूर जायचं म्हटलं त एखाद्या वॉटर पार्कला जाणार, मंग त्या वॉटरपार्क मध्ये आपण एक्सपिरियन्स घेतलेला, तो वेगळा एक प्रवास परत एखाद्या वॉटरफॉल जवळ गेलो आपण तर तिथे आपण अ भिजलो. वगैरे त तो एक प्रवास वेगळा किंवा मग दे द देव अ देव ठिकाणी गेलो समजा तर दर्शन केले देवि ची देवताची तो एक प्रवास वेगळा म्हणजे प्रत्येकच प्रवास एक वेगळा
हो मॅडम हो
आता जे जुने लोक काय समजा ते पण आपल्यासाठी काय काय नवीन गोष्टी काढून दिलेले आहे. आता भरपूर गोष्टी आहे, आता शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी इतका मोठा इतिहास घडवला त्यांनी इतके सारे किल्ले बगी किल्ले तयार केली जिंकले तर आपल्याला हे कशामुळे कळते की आता समजा रायगड आहे असे बराणपूरला भर पूर काही किल्ले आहेत. अ शिवाजी महाराजांनी ज बराणपूर जिकला तेव्हा ची गोष्ट रा असं खूप सारे गड आहेत किनय किल्ले आहेत. पण आपण जर आपल्या मुलांना तिथे घेऊन जाणारच नाही. त त्यांना ते समजेल का? आता किती पण म्हटलं तर त्यांना हा त्यांना शिकवण्यामध्ये पण अ हे असते कि इतिहा, या राजांचा इतिहास, त्या राजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पण मंग जो पर्यंत त्या आपण त्या रा त्या किल् किल्ल्यावर जाणार नाही, त्यांना तिथं गेल्या वर ती माहिती सांगणार नाही तोपर्यंत त्यांना समजल का? कि इथे त्यांचा जन्म झाला होता इत हा किल्ला तिन त्यांनी तेव्हा जीकला, म आता पण आता सम समजा बाहेरगावी आपण जातो, आपल्याला पण इतकी तितकी सगळी माहिती नसते. कारण जरुरी नाही ना की आपण पण तिथे गेलेलोच असा किंवा आपल्याला पण तिथली माहिती असा, त मंग आजकाल काय करतात, तिथेच लिहिलेलं अस असते बघा, तुम्ही कोणत्या पण किल्ल्याला जा आता हा किल्ला शिवा अ कोणी, कधी जिकला, किंवा तो किल्ला कधी कोणाचा त आधी होता, तर तिथे ते समजा लिहिलेलं अस ते कि या सनान सणाच्या वेळेस तो किल्ला त्यांनी जिकला आहे आणि इथे अशे अशे माहिती ये त मंग त्याच्यामुळे काय, त्या प्रवासामुळे आपल्याला कळते हा कोणाचा किल्ला ला आहे अस तस, म्हणजे प्रवास एक खूप मोठी गोष्ट आहे. जी सगळ्या प्रत्येकानी करायलाच पाहिजे आन आता आपण वेगळ्या स्टेटला पण जातो, वेगळ्या सिटीला पण जातो, तिथलं पण तिथे जाऊन तिथले लोक वेगळे तिथली भाषा वेगळी तिथलं. खाद्यपदार्थ वेगळे आणि तिथली चव वेगळी परत तिथे पाने पाणी पण वेगळां प्रत्येक ठिकाणच पाणी पण वेग. वेगवेगळे खाद्य पदारथ तर सोडा पण पाणी पण वेगवेगळं असत.
हो पाणी वेगळं असते रेहनीमान वेगळं असतं त्यांचे पोशाख
सगळंच म्हणजे सगळं वेगळं असत आणि मला वाटत सगळे एक्सपिरियन्स आपण प्रवा घेतले पाहिजे.
हो.
असं मला वाटते. अ तुम्ही तुम्हाला कुठ तुमच्या जीवनातला सगळ्यात चांगला प्रवास तुम्ही केलेला कोणता मॅडम
मला का आम्ही माझ्या याच्यात जीवनामध्ये आता आम्ही म्हणजे वैष्णवी देवीला गेलेली आहे मला खूप आवडलं तिकडच वैष्णव देवी जाऊन आलेले. मी तिथे छान मस्त पाय जाणे येणे अ आम्ही. म्हणजे काही अ तिथे. तिथे तरी कसं काही होत काही घोडे काही कशावर गाड्या बिड्या पण आम्ही पायीच. गाडी गाडी घेऊनच आम्ही खाली वर प्रवास केलेला आहे. तुम्हाला सर्वत आता आतापर्यंत जीवनातला तो वैष्णोदेवीचा. ए तोच प्रवास खूप आवडला आहे मॅडम मला.
बरोबर, म्हणजे इतका दूरचा प्रवास बघा तुम्ही इतका दूरचा प्रवास केला पण तो तुम्ही आ. आयुष्यभर विसरू नाही शकणार. नाही विसरण्यासारखाच आहे आता तिकडे कस वैष्णोदेवीला गेली म्हणजे, ते कचरा ते वगैरे साईड आली तर तिथे कस ना. ते पदार्थ वेगळाच आहे बघा तितली लोक खात नाही. म्हणजे ते आपला महाराष्ट्रीयन. ते असतं ते तिथे नाही भेटत तिथलं जेवण सगळं वेगळंच आहे. म्हणजे आम्ही पण गेलेलो आहे तर मला माहित. ततकं इतकं कि तिथलं थोडस जेवण वेगळं तिथला प्रवास पण खूप. वेगळ तिथलं वातावरण पण खूप वेगळं म्हणजे, आपल्या आपल्या महाराष्ट्रात. हिशोबाने किंवा आपल्या सिटीच्या हिशोबाने तिथल वातावरण खूप अस वेग हेकड आहे आणि तो प्रवास पणप छान असतो. इतकं दूर आपण जातो देवी मातेचे दर्शन करतो एक म्हणजे दिवस दिवस. लागून जातात. लोकांना चडायला वर हो दिवस दिवस लागून जातात हातात जे ते. आपल्या कॅपसिटीच्या हिशोबाने प्रवास.
हा हो.
पण मग खूप छान एक प्रवास आहे ना मॅम तो.
हो हो खूपच एक नंबर प्रवास दूरचा आहे आणि. हो मॅडम.
तिथलं वातावरण पण पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे पहाडावर.
ये पहाड हो हो. छान मस्त एकमेकला म्हणत म्हणत जाता जे मग, दे जय माता दे त्यांनी कस आपल्याला एकदम अ आपला आत्मविष.
एनर्जेटिक फील
हो मॅडम काहीच नाही वाटत आपल्याला एवढ्या वर चढतो आपण. किती चांगलं ते किती सव्वीस किलोमीटर आहेत. तेच ते निसर्गाच्या सानिध्यात. तो वेळ आपण घालवतो.
तो कसा. मानसिक शांतताळ मिळवते त्यांनी मला असं वाटते..
त्याच्यामुळे आपल्याला कसं. आता जगातील पण खूप असशे काही, अ मॅडम तुम्हाला माझा आवाज येतोय का हो येताय हो हो मॅड ते मला. माझा आवाज येत आहे? नाही माझ मला तर एकदम क्लिअर येऊन राहिला तुमचा आवाज. हो का? हो! पण मग मला माझा आवाज येत आहे. नाही मला तुमचच येत म्हणजे मला माझा. पण येताय पण तुला मी समजला मी तुम्हाला सांगितले माहिती हो समजला. फायदेशीर वाटली हो फायदेशीर वाटली आणि समजली पण खूप छान माहिती सांगली मॅडम तुम्ही मला. ठीक आहे थँक्यू हां थँक्यू.